हॅलो किती झाले तुमचे कॉल दिसले का तिथे?
नाही ना, नाही म्हटलं तुमच्यासोबतच बोललो मी आतापर्यंत
हा पण कॉल दिसतात ना किती झालं किती नाही ते?
तिथे टास्क मध्ये ओपन होतात का ते?
हा टाक्स मध्ये जे अरओ आहे ना
हा हा.
त्याच्यावर क्लिक केलं ना तिथे नंबर पेस्ट कराय लागत का माझा नंबर पडते तिथे.
हो
हा तर तिथे ते नंबर कॉपी करायचा आणि नंतर त्याच्यावरच लावायचा मग कॉल.
अच्छा! म्हणजे आपला थर्ड कॉल आहे.
हा
त्यांच्या मग रिफंड म्हणजे दोघांना पण मिळतात का?
हा मिळत आता मी कॉल केला ना तुम्हाला दोनदा केला त्याच्या आधी तुम्ही एक वेळेस केला तर तुमचा एकच कॉल झाला. माझी दोन कॉल झालेत आता. आता तुम्ही नंतर उद्यांत कॉल करा मगजून जात.
ठीक आहे ना ठीक आहे ना. अरे! कधी कधी कसं आहे आठवणच नाही रात आता माझ्याकडे एवढे दिवस झाचालेय म्हणजे अ आहे तर
माझ्याकडें पण झालेत पण मी चालूच नव्हतं केलं.
माझं पण सेम कंडिशन म्हणजे आणि म आता मध्ये काकांची डेट झाली त्यांच्यामुळे मग चालूच नाही केल मी काल रात्रीला ओपन केलं होत पण कोणाला कॉल करू मी ग्रुपमध्ये मेसेज टाकत होतो बा कोणाला कॉल करू काय म्हणू पण ते थोडं विचार येते ना ग्रुपमध्येध्ये मेसेज करायला.
हम्म आणि एकदा कसं, आपण असं वाटते ना की एकदम अनोळखी लोकांना कसं बोलावं.
हो ते पण आहे हा. त्याच्यामुळे थोडस
अ म्हणजे इथंच आमच्या शेजारी एकमेका राहतो त्यांना सांगितलं होतो मला या ऍप बद्दलग ते म्ह ताई मध्ये तू घेऊन घे मध्ये म्हटलं म्हटलं तुला कोणा सांगितलं की यशशी ऍप आहे म्हणून तर म्हणे मला सर भेट ल तेव्हा ते ते सरांनी सांगितलं मग मी घेतलं आणि त्यांच्या मोबाईलमध्ये आणि पूर्ण कॉल झाले माझे कॉल राहिल होते तर त्याला माझा कॉल लागतच नाही तो मला कॉल करू शकत नाही
ह ह ह ह
म्हंटलं झालं तू कोणाला बोलत आहे म्हटलं एवढं ते आहेत म्हणजे दोन तीन फ्रेंड्सला दिले म्हणे मी अजून घेऊन मी त्यांना बोलत असतो दिवसभर म्हण
आता घरी या तर करावं लागेल सगळं तुमच्याकडे
भावाला पण देऊन दिली म्हटलं तू कर म्हटलं कधी कधी कॉल ते म्हणते मी काय बोलू घरातलं घरात
देस होता जेव्हा स्टार्टिंगला ओपन झालं तर तेव्हा कॉल कोणाला लागत नव्हत बरा जेव्हा म्हणजे जेव्हा मी युज करत होतो ना इथे नंबर टाकात तो पण कॉल लागत नव्हते कोणाला ते प्रॉब्लेम मग त्यांनी सांगितलं की काहीतरी प्रॉब्लेम आहे दोन तीन दिवस नाही होणार असं झालं होता
तुम्ही मी सेम टाईम
खाव
हम्म आणि माझं कसं मी अ मी राहत माझा क्लास राहते
हा
सकाळी साडे अकरा ते तीन वाजेपर्यंत क्लास राहते माझा त्या टाईम मध्ये मी कॉल करत नाही
बरोबर
त्याच्यानंतर चार चार वाजेपर्यंत मी फ्री होत
हा
मग चालू राहते पण काय त्याला कॉल केला तर त्याचं लागतच नाही अ कधी कधी मागं लागले होते दोन कॉल ते जिओच नेटवर्कचा काहीतरी प्रॉब्लेम होता
आता पाणी येत होतं तेव्हाची गोष्ट आहे का माझा पण देत होता सेम
हा आमच्या इकडे तर पाऊसच नाहीये हम्म हम् हो तुला पण आमच्या इकडे तर पाऊस कसच नाहीये आठ दिवस झालं
इकडे तेच इकडे आता म्हणजे कमीत कमी एक हप्ता आला इकडे बारीक अस एक दोनदा जोरात पण आला पण आता कंटिन्यू पाच ते सात दिवस झाली इडे कंटिन्यू होऊन आहे
बापर
आज पण सेम
हम् हम
आणि गरमी पुष्कळ आहे इकडे अदानी पॉवर प्लांट पडतो ना त्याच्यानी गरमी खूप आहे इकडे
हो का
हा
पण एवढ पाऊस पडून घयला गरमी नसेल काझ्या वस्ती
नाही पण आता पाणी आहेच नाही ना ऍक्च्युली कसं ते काही दिवस पाणी आला आणि मग हे सुरू झालं ना आपला.
हम् ऊन
हा ती ऊनच चालू झाली हा. त्यांच्यामुळे मग ते म्हणजे कसंय खालीची पण आपली जी जमीन आहे ती पण ओली झाली म्हणजे ओलीवर. ते हीट होतंय ना
हम्म
हो त्यांच्यामुळे ते प्रॉब्लेम सुरू म्हणजे हे होत
आणि कसं आहे कंटिन्यू जर, झालं झालं आणि तुमचं?
हा माझं झालं म्हटलं तुम्ही बोलून राले चाललंय का नाही तुम्ही
नाही नाही झालं झालं ऍक्च्युली कसं आहे मग कस कॉल जर जेवन व्हायचा राहिलं असताना मग फोन हातात घेतच नाही जेवण झाला का मग माणूस फ्री राहत. ते.
हम्म.
आता ते दोन इयर झाले कारण की ते इंस्टाग्राम खूप खूप खूप दा. यज करत आहो मी म्हणजे वेळेच वेळ होती ना घरी.
ह हा हा.
त्याच्यामुळे ते रीलस ट्रोल करणं मग सुरू राहते.
हा हा.
कंटिन्यू म्हटलं जेवन झाला का आणि आज थोडं लव त झालं मला जेवण म्हणजे मी पण थोडं बाहेर गेलो होतो आज. त्याच्यामुळे.
अच्छा.
तुमच लवकरच जेवण होते की सेम टाइम राहते अस?
सेम टाईम.
कितीपर्यंत काय करता तुम्ही जेवण?
जेवण होते आमचं साडेआठ वाजता कधी नऊ वाजता.
अच्छा आमचं पण सेम आहे साडे साडेआठ असं काही टायमिंग नाही ह. पण कधी धी म्हणजे दहा तर साडे नऊ होऊनच जातात आता पाण्याच्या मोसमात थोड लवकर होते जेवण. मग थोडं लाईट वाईटच्या कधी कधी प्रश्न येऊन जाते इकडे.
अच्छा. हो पावसामुळ लाईट
हा आणि जंगलवाला आहे तर कधी कधी ते झााड वगैरे येऊन जात म मधामध्ये त्याच्यामुळे मग प्रॉब्लेम होते.
ह लाईटचा पण प्रॉब्लेम होतचसं.
हम होत तर नाही आता आता म्हणजे मॅक्झिमम म्हणजे सुधारणा झाली पुष्कळ. पण कधी कधी ते होतेच.
हा ना.
आणि खूप जास्त
झाडामुळे हम्म झाडामुळें आहे
अ.
पण पाऊस पण छान पाहिजेत ना झाडं असल्यामुळ.
हम्म. इकडे तर रंगल आहे पण माहित नाही बा आता यावेळेस पूर्ण लेट लेटच होतय बा.
हा सगळीकडे तेच चालू आहे. लेटेस्ट होता फक्त मुंबईला पडला पणी.
हा तिथे तर तिथे तर म्हणजे खूप जो जोरदार आलाय.
हा.
हा हो आपल्या इकडेच खूप प्रॉब्लेम आहे. तिथे म्हणजे ते साईडवाले म्हणजे ताई राहतात? त्या दिवशी एकदा त्यांनी स्टेटस टा टाकलं होतं तर मी असंच विचारलं का खरंच तिकडे इकडे आणि खरं श इतक पाऊस पडतय का हणून तर ते हिंदी बोलतात ना अरे अरे अनिकेत बोलते इधर पाणी प पुछे मत म्हणते पूरा समंदर आग म्हणते रोड पे म्हणते. म्हंटलं चांगलंय बा.
नाही बाहेर.
ह हा काहीच नाही.
त
म्हटलं चांगलं आहे बा इदर बी थोडासा पाच करतो म्हणलं पार्सलचे स्पीट पोस्ट भेल तो म्हणला थोडा पार्सल
त्यायला पाहिजे फक्त जा नाही छोटीशी मस्त होडी पाहिजे. जायचं असलं की पहत पहत पहत पहत
पण इथून पण मुंबई खूप लांब पडतो ना इकडे व वगैरे खूप आहे आमच्या म्हणे गोंदियाडस्ट्रिक्ट ममध्ये तर टेनशन आहे.
हा
हम्म सगळ्याच जास्त तलाव आहे महाराष्ट्रामध्ये
ह का चांगलाय मग माझा एक क्वेशन जा होते क्लिअर सगळ जास्त तलामटली की कोणती आहे.
गोंदिया हा हा गुगल सर्च करून बघा ना तुम्ही,
अच्छा हा करे ते कसं आपणच जास्त हे बघायचं सवय नाही ना आपले गुगल वगैरे बुक्समध्येध्ये जास्त राहच डोक आपण हम्
काही काही गोष्टी असं कस आहे सर्च केल्याशिवाय हो-
तेच आता सर्च कराव लागतील काय काय सवय लावून घ्याय लाग
हो
हम्म
आता तुम्ही कंटिन्यू तुमची स्टडी वगैरेयच मला म्हणा ह बेट
हम्म पण ते कधी कधी असं कंटाळा येतं ना की असं वाटते नको
नलरे म नलर मवा लवी तिकयकच्छाान येत असेल हो तेय ते आता कधी कध
मला ना अ कमी कमी ह्म मी आता फर्स्ट टाईम लावल ना
हां
पण तरी माणूस मनात आहे चांगले आहेत, बरं आहे आता टेस्ट वगैरे होते क्लासमध्ये तर
वीकली होत असेल.
बरे आहेत म्हणतात हा विकले होते.
चांगलंय मग
माझे जे काही फ्रेंड्स आहेत, त्यांना विचारते मी एवढे पडले म्हणून माणस असे पडले म्हणून मला सांगते. ते छान आहेत म्हणते ते तू प फर्स्ट टाईम नवली पण म्हण ते छान पडत आहेत म्हण ते मार्स तुला
कंटिन्यू स्टडी सुरू कंटिन्यू स्टडी चालूच होती ना
हम्म नाही गॅप होता ना माझा तीन वर्षाचा गॅप आहे
अच्छा मग तीन वर्षामध्ये काही जॉब वगैरे गेलंत का
आणि एक कस केलं जॉब बघितलं जॉब करून कसा असते कसा नाही.
अनुभव घेतला
हा म्हटलं नकोच इच्यात पडेल प्रायव्हेट मध्ये नकोच बा्पा
पण कधी कधी काय म्हणतात सोल्युशन नाही राहत तर मग करावं लागतं
हम्म ति तर आहेच
आता मी टू ते थ्री मंथ लावले होते क्लास
हा हा
म्हणजे व्यवस्थित सुरू होता कॉम्पिटेटिव्ह साठी नाही का?
हा हा हा
म्हणजे डिसेंबर पासन तर फेब फेब्रुवारीपर्यंत व्यवस्थित सुरू होत पण ते मधमध्ये मग डोक्याचा त्रास खूप जास्त वाढला आणखी तर मग सगळच बंद केलं
असं एकदम काबर होत मग डॉक्टरकडे जायचं असतं म विचार
हा सगळे एम आर आय वगैरे काढले थोडा प्रॉब्लेम होता म्हणज ते थोडं घर पण रिमाइंड होत हो त्या गोष्टी तर त्यात त्याच गोष्टी होत्या मनामध्ये
हम्म हम् मनात नाही ठेवायच्या गोष्टी जास्त
हो पण आता कसं आता असं दोन वर्ष झाले आपण घरी याऊ ना मग प्रत्येक एक गोष्ट ते रिमाइंड होते बा ते डायरेक्टली म्हणत तर नाही पण दुसऱ्यां दुसऱ्यांजवळ नाही का आणि मेन म्हणजे प्रॉब्लेम याच्यावरून क्रिएटतो मला शेवि्हंग आणि कटिंग वाढवायला खूप आवडते तर ते एकदम खतरनाक राहते तेतीस
तर त्याच्यामुळे तो जास्त होत होता मग
हम्म
कि शेविंग करत नाही कटिंग करत नाही म्हटलं शोक पाणीच नाही आता कशाला करायची भय अण पण होत होते आमचे नेहमी म्हणजे दुसऱ्यांची मुलं करतात म्हटलं शोकपाणी मी नाही करत आता दोन वर्ष आले ना घरीच तर बाहेर पण नव्हतो निघत मी सजते नाही वडलांना की काय मुलगा काय करते काही नाही म्हणून कोणते शोक करते एवढं तर समजते आपण सध्या म्हटलं की गर्लफ्रेंड नाही म्हणून तरी पण घरी माहित होती की आहे रे बाबा याची गर्लफ्रेंड तस हो होते रे बाबा होते म्हणजे माझी तर नाही ह पण होते माझे फ्रेंड्स लोक वगैरे आपण ते गेलं तर ते रिमाइंड करतात ना मग मग ते काकू तिकडन इशारा करते आहे याची पण ह सांगत नाही असं आहे लिटरली सांगतो खरंच खरंच खरंच आहे नाही नाही खरंच नाही अरे बाबा
अर बाबा
आतापर्यंत नाही
हम्म
चानस मिळाला होता आधी पण तेव्हा पाहिजे नव्हती पण आता एक्सिडेंट झाला तेव्हाास पाहिजे पण आता कोणी नाही मिळत सगळे बिजी येत ना आताता
हम्
असच्छा
असं नसते असतात फ्री पण असतात बिस काय
काय म्हटलं
म मला तर आवडत नाही जास्त मोबाईल वगैरे बघायला
अच्छा
हम्म
कंटिन्यू स्टडी.
अ नाही, कंटिन्यू नाही
पण काय म्हणलं?
कंटिन्यू नाही करत, मी जास्त स्टडी नवीन नवीन आहे तर, बस तीन घंटे, चार घंटे, असं बसून बघतो
त्याच्या आधी काहीतरी म्हणत होते ना पण मी जेव्हा म्हटलं तेव्हा
काय म्हटलं
काहीतरी पण काहीतरी असं
हा असं म्हटलं की असं एवढं बिझी नसते म्हटलं कोणी
हम्म. तू म्हंटलं ना, की जसं बिझी, पण नाही आहेत म्हणा, पण असं असतं की, ज्याला टाइम द्यायचा ना, ते टाइम दे